हॅलो! हॅलो कट करु का आपलं बोलणं. कट करू का बोलू?
एक बोल एक कटकर तुझ्या ह्यानकर काय करायचते.
अरं आम्हाला मेसेज आलाय की
कसला?
एक्झाम फॉर्म भराय.
आलं आहे.
हम्म ऊद्या.
भरणार आहे का नाही?
नाही भरनार काय लेका
आरं काय भराय पाहिजे नाही भरून काय करतोस.
मग तेच की आता
नाही भरून भावा काय उपयोग आहे का?
अडीच हजार आहे एक्झाम फी.
आई गं, कसं काय रं.
हम्या सगळ्या.
सेकंड साईडच राहिलाय.
हम्म. सगळ्यांचा पाळणा केला.
झालं की लेका भावा मोदीनं ट्विट केलं बघितलं का?
काय केलं?
म्हणला कोर्टात फास्ट कोर्टात हेचकी देऊया. किती किती दिवसांन केलंय.
कायं म्हटलं?
फांस्ट कोर्ट मध्यें देऊ मगं ते
हो. पणं त्यानं कायं जरी केलं तरी त्यांची शीट जाणारं आहेंत.
कोणाशी
मोदींची
नाहीं जातं ते शीट नाहीं जातं.
पक्ष पडेल त्यांची शेट कशी जां. तेची शिट नाही जात येतात तेव निवडून येणार मोदी येणार निवडूनन पणं सत्तेतंणार हं जिथे
मगं दुसरा कोणं आहे त्यांला चॅलेंज करणारा.
कोणालां?
त्यांला राहुल गांधींचं राहुल गांधींचं आहे त्यो
हं तेच की
बाकी दुसरं कोणं होणार आहे.
अ नाहीर.
शे शरद पवारांमुळे झालं असलं वाटतंय ते
कायं?
काल भेटायला नव्हतां येतं.
नाहीं कायं कायं संबंध नाहीं. शरद पवार होता नांय आहेरलो गुट पवार.
काल भेट घेतली र त्यांची कामं.
कोणाची?
मोदींचीर.
शरद पवार नां आला कायं नाहीं मगं.
काल घेतली की.
राहीला कायं मगं.
उद्याचा दिवसं फक्तं सांगितलंय एक्झाम्पल.
फक्तं एक दिवसं.
हो.
कां एक दिवसं कां.
कायं माहित.
जाऊन भरलागतो. तुम्हांला हं नां ओ.
हम्मं.
उरला कां.
लोहिला हो पोर रा आत्ता लिस्ट बघितली मी लोई पोर रां. साठ सत्तरच्यां आसपास असतील साठ साठ पर्यंत असेल.
साठसत्तर पोरहाय म्हणल्यावर होलागा मगं.
दीडशे.
दीडशे कायं.
दीडशेे पँट होतं तरं थर्ड इयर्स.
नीकाल कुठला तुमच्या बाजवूनचा लागलाय कां.
कायं माहित. मॅडम नं पाठवल उद्या एक्झांम फाम भरायला.
तुमची पणं चार दिवसांना पेपर असेल एखादी वेळ बघं.
पंच जण म्हणले कोवा ऑक्टोंबर महिन्यांत.
हम्मं
एकदम फोन नंतर पंच्या दिवसाांच.
होय नॉर्मल तर तसंच असते पण चार दिवसांर असते.
नाही.
पण भावा विषय सोडव सगळं ह अभ्यास कर.
मल्ला काय नाही म्याच येत नाही र.
मॅचस येत नाही.
हो.
बघा जरा युट्यूब इट्यूबर.
त्याच्यात लही साईन टिटाती ह काय काय डेरी वेटी व मैरी वेटी. तेो गय.
युट्युब वरती बघायचं भाव पर्याय नाही आता.
हा डोकं फिरत जी बघून.
पण बा वापारी आहे पण ना अर्थ्याला काय.
ह रोमागच्या वेळी काय झालं माहित आहे का पेपर लिहिला सगळा पेपर. आप याला घेऊन झाले हो खप
हा.
दिघे त्यांनी चलकलेल ते रात इकडे होत आलीकडे होतो दुस रीलाईनमधी आणि ती होती तिकडच्या दुसऱ्या लाईन मधी हितन कॉपी त्याज्याकड फेकली. आणि ती झाली होती पास अनं मी झालो नवं
ते परसाद राजे
मग काय केलं
हूं
म काय केलं.
कुठं त काय केलं.
हूं हूं हूं आर काय ड एक सार अर्रर्रर्र काय पण टाकीलंय माणस यन्स
अरे दिघ्या माझ्यातलं बघून लिहायचं ती पास झालयं आणि मी नापास झालोय.
खर व्हय
हो तर ला विचार की ती माझ्यातलं बघून लिहायच
मग काय झालयं.
ती पास झाले अनं मी नापास झालो.
म हे ही ऑल क्लीअर आहेत ना अनिकेत बिनिकेत
हूं
तूच राहिलास व्हय
हूं
हम्म अवगड हाय भावा जाम अवघड हाय.
च लय बेकार हाय र लय डोक्याला ताप
मॅथस भावा बघाय जरा युट्यूब बिट्यूवर
मॅथ्स ट्रिक्स ये काय हाय ते तुम्हाला मॅथ्स नसल आहे क नायं पहिल्यापासून
आम्हाला मॅथ्स नव्हतं लेका के मिस्ट्री होती आम्हाला फर्स्ट इयर ला
अर आत्ताच्या पोरास्नी पण नायं मॅथ्स बहुतेक ज्यांचा ऑल क्लिअर हायती की नायं
हम्म
सेकंड इयर ला आता होती ती बघ
हम्म
त्याचनी काय झालं ऑल क्लिअर वाल्यासनी मॅथ्स दिलाय ज्यासनी बॅक हाय का नायं त्यासनी इलेक्ट्रॉनिक दिलाय.
हूं
आस केलंय.
म आता जरा विचार सरा सराबीरांस्नी की कधी पेपर असल.
विचारतो की मामा हाय की तिथं
विचारायच आणि मग हे करायचं र कारण विषय कस
कॅशियर
घरात.
त्यो मामा आहे माझा.
सख्खा.
सख्खा नाही चुलत.
आर.. त्यो तुझा मामा जरी असला, तरी तू- तर तुझ्या डिपार्टमेंट ला जाऊन विचार, पेपर कधी होऊ शकतोय, त्याच्या हन अभ्यास कर.
हम्म.
ही ह्याचा पेपर वरन तिथं टी वाय चा पेपर असतो ना, वरन येतत्याती.
त्याच्यामुळे त्यासनी काय माहत नसतय कॉलेज वाल्यासनी, कुठला पेपर आहे, कुठला नाही ते. हो
गावाला आलोय बेक्कार आमची भांडलीये ते
कशात?
सगळं पेपर मी तिथच होतो. पण आत्ता आता एकटा होतो नाही, यांच्यापासून लांब होतो, तेव्हा सगळं ऑल क्लिअर आहे.
हम
पहिल्याच बेंचवर, सगळ्या वर्गात पहिल्याच बेंचवर. हा?
दिघ्या म्हण म्हणतोय की काय?
काय फायदा.
हा हा किती कॉल झाल भावा?
एकविसवा चालू आहे.
हम, मग बरोबर आहे, तु असंच वाया घालवून काय होणार?
आर तुला सगळं काय?
आं.
तुलाच सगळं
काय झालं?
तुलाच सगळं कॉल आहे.
आईचा कसं काय र?
ह
काही कळेना. तो दिघ्या म्हटला उद्या, उद्या मग राहू दे म्हटलं, त्याला करायचं नको. कशाला सारखं मागं लागायचं.
पहिल्यांदा गेला ते म्हणला- अ.. काय बर दिदी बरं करतय म्हणला.
हम्म.
करण म्हटलं आता नको थोड्या वेळान करू. परत केल्यावर मग तु् उद्या कर, ब राहून दिस म्हटलं
ते बी आता कटाळला आसल फोन करून, करून वैताग येतोय.
हा
माझ तीन मी अजून काय केलंच नाही मला वयता घेतली फोन करायचा.
का?
कुठं म्हटलं तीही आल्यावर करायच ती मेसेज तुमचा?
सव्वीस तारखे बरकालायलो.
कोणाल तुला?
हम. व्हॉट्सअपला मेसेज आले व्हॉट्सअपला मेसेज आलेला.
लग माल नाही आहे काय याला
कॉल झाला बघ.
झालं भावा